हम्म तुम्हाला नाही आलेला अजून तो टास्क?
नाही ना. आजच जॉईन झालो ना ऍप चालू
हम्म तेच तेच.
लवकर येत नाय का?
नाही नाही लगेच देतात आज देतील ते एक एका दिवस देतात तुम्ही फॉर्म भरलाय ना त्यांचा तो?
अह कोणता ते सगळं झालं ते ऍप ओपन ते काय काय होते ना इन्फॉर्मेशन .
नाही नाही ऍप ऍप ओपन नाही गुगल फॉर्म आहे त्यांचा त्या ग्रुपवररती
ह् होय का?
हम्म हा मी तुम्हाला लिंक पाठवतो तो भरून दिला की ते अह दे त्यात तुम्हाला हे. हा का? हम्म हम्म. तेच
हा हम्म मला दीदीनं फोन केलती सकाळी
हम्म हम्म.
तीच सांगती जी माहिती सगळ
नाही बसले बसले तुम्हाला घरी बसल्या बसल्या काम आहे ना आणि बसून का पैसे मिळत्यात आणि काय त्यात जास्त काही करायचं नाहीये
होय बसून साय म्हंटली ती आणि पोरांसग पोरासग पण होते नाही
हो तेच तेच त्यांनी टार्गेटच ते महिलांना केलंय जास्त त्यांच्यासाठी स्टॉक घेऊन आलेत ते तिथं हे स सगळे तुमच्या इकडचे असे घ घरी करते का रुमाला आणून त्याचं पॅकिंग करून देणं.
मी आधी येत होत गारमेंटला डिलेव्हरीच्या आधी त्यांना देतात म असं नाही देत घरी मग चांदी काम करतात हित या गावात
ह
पैंजम कडदोरे
तेच तेच डिझाईनचं काम करत्यात का फक्त चांदी वितळायचं आणि
नाही सगळं पूर्ण तयार होते पैजण त्यानं सगळं तयार ह
तुमचं दुकान आहे चांदीच का
नाही हे मिस्टर आहेत ते कामाला दुकानात कामाला आहेत बाहेर
ओके ओके हा
हा. तिथे सगळंच तयार होते चेन, पैजण, बांगडी हे जोडवी
हा तिकडं आहेत तिकडं सगळे चांदीचे दुकान आहेत सगळ्यांचे घ घरटी चांदीचेच व्यवसाय आहेत सगळ्यांचे
हो घरी पण सगळे चांदीत सिल्वर चांदीच असते.
हम्म. आणि ह्यांचा तुमच्या दिरांचा काय व्यवसाय आहे.
दोघं टी एम आय डीसी आहेत कामला. कागले म तला आणि जाऊबा ती एकटी जाते कामाला जॉब ला आणि ती घरातते
हम् हम हम.
हॅलो! हॅलो!
हो.
हा.
हा म्हणलं बेकरी स्वतःची आहे का तुमची..
हो हो.
हम् ओके ओके.
आधीपासन सास्रचा आलं होत..
हा हा ह. नाही शेती तुमची नाहीच आहे का डायरेक्ट सगळं व्यवसायत.
तिकडं सासूबांच्या माहेरे आहे.
ओके ओके ते काय त्यांचे तिकडें मग त्यांचे माहेरचेच लोकं बघत असतील ना.
होय ते त्यांचे तिकड बघतात मामात बघतात.
हम्म मग तुम्ही घरी जाता की नाही घरी. घरी कधी जातात.
खुठं तिकडं.
माहेरला.
जाते आधीमध्ये पंधरा दिवसात म आठवाड्यात मग.
जवळ आहे काय तिथ ना
हो जवळ एक अर्धा तासाचा रोड आहे.
हम्म.
मिस्टर म शनिवार सुट्या असत्या मग सकाळी जाऊन संध्याकाळी येत.
हा म्हणजे अर्ध तास म्हणजे जवळ एक भरपूर जवळ.
का?
अर्धा तास म्हणजे जवळ आहे म्हटलं भरपूर.
हो अर्ध्या तास पण लागत नाही पंधरा वीस मिनंट.
हम्म.
जाडी.
मग आता बाळ तुमचं झोपलय का, बाळ झोपलंय का म्हणलं.
नाही जाग होत झोकत नाही लवकत पारकर..
हम्म.
सकाळी झुपते ना दोन तीन त्याच्यामुळे दुपार नाही झपत पाच सहा वाजता झपत
बरोबर.
हो शिवांश.
शिवांश
हम्म मिस् तंतल.
हम
हा
नाव छान आहे म्हणलं शिवांश.
हा मी स्टोलन बोलतो.
हम्म हम् ओके ओके. आणि ते कधी येतात घरी संध्याकाळी सहा वाजता?
दहा वाजता.
ओके इ ल ललेट येत म मागे
हो जरा चांगली चांलते आ अधिक महिना झाला ना
हो हो हो
हो तिने ऑर्डर वरण येतात ना बाहेरून मग येईल तसं टेनि करून देतात.
हम् हम
नाही नाही ल देतात ना
बरोबर
तिने जेवढं देईल किलो वीस किलो पन्नास किलो चांू तेवढं काम पूर्ण पूर्ण
म्हणजे ते डेली टार्गेट असते का?
हा डेली टार्गेट असतात.
हम् आणि आता ते कामाचा लोड पण जास्त आहे ना एक दोंटेचा महिना पडल्यामुळे
होय मग सकाळी जातात नऊला.
हम् हम् हम नऊ ते नऊ बाज बारा तास हे्याला जातील.
होय म्हणजे नऊ ते चहा टायमिंग आहे. आणि एक्स्ट्राचं ते ओवर टाइमिंग नसतय सहा नंतर
ते आहे ओवर्हवर टायमिंगचं
हा मिनटाला एक रुपये.
चांगलकी.
हा
येईल तुम्हाला पण तास्क आज तो म्हणलाय ग्रुपवरती की आज असाईन करतो नवीन लोकांना प तुम्हाला ते फॉर् भरून द्या लाणार आ ते
हा मला लिंक पाठवा तुम्ही मी भरून हे करत हा.
आणि कोण तुम्हाला कोणी हे सजेस्ट केलं.
आमच्या मावशीची भरगी केल्या ती करत्या. म्हणजे मला फोन केली ते सकाळी असं असं म्हणून कर म्हणाते.
कॉलचे टास्क कं्प्लीट झाले असतील तचे हे
होय तिच झालेत मग ती टायपिंगच करालोय म्हणली.
हम् तेव्हा थांबवले टायपिंगचे पण आता त्यांनी
हा थांबवला ते ग्रुपला मेसेज टाकत ना सां कॉलिंगच झालंय तिचं मग तीन हजार रुपये काय तर पेमेंट आलं म्हणली.
हम्म
हो आणि काय तर पेंडिंगला पडलंत म्हणली साल
मग ते भरपूर खूप दिवस झालं करते म्हणजे
होय मला आत्ता सजेस्ट केली ती तिच्या पण कामाच्या ह्याच्याानवर लक्षात नव्हतं. तिला तिच्या फ्रेंड न केल्ती सजेशन दिलं त ते.
हम्म आणि लगेच येतात ना पैसे काही असे तुम्हाला आठवड्यात लगेच दोन तीन दिवसात जमा होते.
हा हा
हम्म ते बरं पडत म्हणजे ह्या कोण ज्या टास्कची तर लगेच येते त इतरांचे मला माहीत नाही म्हणजे ते तुमचे बहीण सांगू शकते तुम्हाला
हा हा म्हणजे तुमच्या अजून टास्क पूर्ण झालं का?
नाही मी फोनचेच पहिले टास्क केलेत आता अ मला एक फोनचे आले पहिले पाचशेचे.
झाल हा- हा.
हम्म.
किती झालंय तुमचा कॉल आता
ह फक्त ते कस? एक कॉल तर मध्येच कट केला त्यांनी काही इश्यू झाला काही कळलंच नाही.
हम हा.
हम् दोन मिनिटचा जा मग तो तुम्ही असा. मिस कॉल तरी दिला म्हणजे तुम्हाला कुणाला फोन केला.
हा.
आणि मिस कॉल घेते आणि उचलला नाही तरी तो एक कॉल धरते. त्यामुळ समोरच्या माणसाला सांगायचं की मी कॉल करणार आहे तुम्ही आहात का?
हा हा.
हा मग तेव्हाच करायचं नाही तर मग तो वाया जातोय कॉल.
हम हा. तुम्हाला पेमेंट किती आहे.
आताऊ चार पाच तासात होऊन जाते.
हो हो. दिवस लागतात.
त्याच्या म्हणजे काय रुमालाचे गट्टे असते ते तीन तीन ह्याचं करून पॅकिंग करायचं का?
तिही पन्नास पन्नासचा घट्ट करून देतात तीनशे रुपये.
हम् हम् हम्.
तीनशे देतात म्ह आपण घड्या घालून हे करून द्यायचं त पॅक करून
ओके ओके.
मग तिने शालावर आणि परत रिचेक इन करतात.
व्यवस्थित केले ग नाही.
हा अल्टर ते नितते.
हम हम ह. आणि मग आता तुम्हाला कधी वेळ असतो समजा आता फोनवरती बोलायचं असेल आपल्याला हे टास् कं्प्लीट करायचं असेल तर
अस हे काम करू करत करत कॉल करू शकतोय त्याचं का नाही.
नाही नाही आत्ता झालं पण आता समजा उद्या समजा आ मला आता थोड्या वेळान जायचं आहे. त्यामुळे मग मी आता जाणार आहे तर मग समजा उद्या आपल्याला बोलायचं असेल किंवा कसं करता येईल. म्हणजे तुमचे तुम्ही पाच करणार आहे आता माझे दोन झालेत म्हणजे मी तीन करणार आहे.
हा.
ह म तीिवेळ कशी मॅनेज करतायेत.
दुपारचच के
चालते चालते हा म आपण कध हा हा.
तुम्ही मेसेज टाका कि तुम्ही कधी वेळ असतोय त्या हशोबान आपण करू.
हा हा.
हम्म हम चालतेय. आणि टॉपिक ठरवू म्हणजे मग बोलायला पण सोपं पडेल म्हणजे त्या टॉपिक वरतीच बोलायचं.
हो चालतंय- चालतंय ठीक आहे.
हे मग असं बोललं गे की काय बलायचं काय बोयं ते गॅप पडयचं मग ते
हो हो.
हम्म.
चहा झालं का
बगतो होत आलेत आता एक
हा हं
झाले झाले. मी ठेवतो हीकडून कॉल हा ठेवतो कॉल
हा
हा